हो, हां नमस्कार हां-हां
कुठे ट्रॅव्हलिंग मध्ये आहेत का तुम्ही? होय मग आवाज
नाही, बाहेरच लिना म्हण नाव
हां-हां-हां ठीक आय काय म्हणता म? कस काय तुमच्या तिकडे वातावरण?
नाही पाऊस वगैरे काही नही. ऊन पडतंय.
बर बर. म?
हां बोला. नाही ना बाकी हे ना आजून.
ते कधी चालू होती?
ता ऍडमिशन घेतलेलं हे, आजून तर बाकी ए.
हां-हांहा छोटे एत का?
आंव फस्टयरला जाईल मी आता. बर-बर-बर-बर. हां, काय मंता आणखी? तुम्ही सांगा. आस् चला आई वडी हो असं इकडे वन पडलेला आहे.
हां, त्याच्यामुळे गरमीचं प्रमाण खूप जास्त हे. आता मराठवाड्यात चालू आय पाऊस कुठे कुठे. त्याच्यामुळे थोडंसं अवघड चाललंय. हं, झालं स्वयंपाक तेन?
आं नाही ना मम्मी कळ ते न साहेब
हा हा हा.
हा. मम्मी स्वयंपाक करते नाही. हा बसलेली आहे मी बोर होत आहे थोडं. अजून काय तुम्ही काय करताय तुम्ही काय करताय? अससं. असं का असं हा. अले
ह काय बनवती मम्मी स्वयंपाक खिचडी तुम्हाला काय येतं चांगलं एखादा आयटम सांगा ह ह.
आह.
चा उकड तेच मला मग होन द तो ना. नाही माझ्या चार सिवाय ज गे गिे हिमालय. हा हो ज सगळ्या.
तब्यता ह तुमची फारवारी क असेल.
मग तबेत ब बरी नवाझी.
हा हा.
हा हा.
वा! अजून आता चहा म्हणल्यावर किचन मधलं तर काही विचारायचं कामच नाही.
हा तुम्ही काय करताय? असं हा असं काय बनवतय.
काय करायचे मुलं आहेत मुलांना म्हणतील तस पावभाजी करायचे मला त्याच्याच तयारीत आहे रोज खिचडी खि
इकडे पण पाठवून द्या पाव
हो पाठवून देई ना, पाठवून देईल तुम्ही या, नाही तुम्ही करून खावा सांगते मी कशी करायची
द्यायं कशी करायच असं बी करून गेलं घरी हा आवाज का आवाज कसलाय तो
काही नाही आवरत होते हा
असो हा हा हा हे गलीमधले मुलं आहे ना हम्म पागल आहे. खेळते खेळ ग हा खेळताय ते आता थोडं थंड वात तरुण होऊन गेल ना मग खावा चालतेय मग ते खेळताय त्यांना काय आता दिवसभर घरामध्ये रा बचारे आता नि बाहेर खेळायला हा हा हा ना अजून उन्हामध्ये मोबाईल किती मोबाईल पाहायचा
हो रीलस बघून बघून कंटाळा आला असेल ते एक व्यसन झालंय माणसाला फोन जेवढा बंद राहील तेवढं बरोबर कारण फोन समोर असेल आणि वेळ असेल तर काही कामच नाही नुसत रिल्स बघाय तेव्हा ते पुढे ढकलत रहायचं टाईमही वेस्ट आपला. शरीर
ना ना मोबाईलने जेवढं लांब राहता तेवढं चांगल अस
चांगलं असत ते कळत पण वळत नाही. आता पहिल्यासारखं टीव्ही बघण नाही राहिलं टीव्ही मध्ये न्यूज वगैरे येतात आपल्याला बरीच माहिती होती पण हे फोन व जास्त माहिती व्हायला लागलीय कंटिन्युस
सोशल मीडिया हा ते तर आहेच
आता सध्या तर दुधात
हा हा ते पण केमिकल सगळं आता
हो, ना ते खावं काय नाही? काय खावं मुलांना काय द्यावं? असा प्रश्न पडायला लागलाय. हा केमिकलस देण्यापेक्षा न दिलेलं बर केमिकलस देण्यापेक्षा न दिलेलं बरं!
हा
हा असंच वाटायला लागलं आता
हा
मग तुम्ही सांगा, तुमच्या इकडे काय फेमस आहे. काय नाही?
हा अजून काय? दस मिनटं मग काही नाही.
काय घरीच घरीच असता हा हा नाही, रोज पण घरीच असते.
हो रोज पण घरी जास्त आता सुट्टी आहे, ना म्हणून छुट्टी आहे. अजून मी आता बारावीमध्येध्ये गे होती. बारावीचे रिजल्ट्स लागून गेले आता फर्स्ट इअर ला आहे. हा घेतलं गेलं. हा हा ते तर, आहेच अभ्यास. तर
हम्म! आणि आणि सध्या हेच दिवस आहेत़, अभ्यास केलात. आयुष्याच कल्याण आहे. नाही, आयुष्याचं कल्याण करून घ्यायचंय तर चप्पल खायची गरज नाही अभ्यास करायचा फक्त, तेच सांगत असत ना आम्ही मुलांना आमच्या.
तसंच सांगतात की नाही अभ्यास केला तर तुम्ही बी शिकायला का बरं जात नाही असं सांगून देतात्
हो ना नाही ना पण शिकलेलं महत्त्वाचं तुमच्यासा च आहे ना?
हा ते ते तर आहे पण ते शिकवणारे पण चांगले पाहिजे त्यांचे थोडं आपल्या माइंडमध्ये पण घुसायला पाहिजे.
हो न नाही लक्ष दिल्यावर क्लासेस लावायचे सांगायचे त्यांना. त्यांना बोलल्याशिवाय त्यांना तरी कसं कळणार आहे. अ त्य हो त्या लोकांना पण कळणार नाही ना तुमचं काय करताय तुम्हाला काय कळतंय काय नाही शिक क्षक लोकांना त्यांना सांगितल्याशिवाय नाही कळते नाहीच समजत ते बोलणार. काय जास् जास्त रागावतील पण रागवू दे आपण पैसे भरतो फीस भरतो तेवढाली, किती फीस तर झालीय कॉलेजला, शाळेला आमच्या टाय
ना ना तेव्हा काही नव्हतं तेव्हा त रे खूपचं कमी होते एक एक रुपयाची
आता तुम्हाला पहिलीला जेवढी फीस नसेल तेवढी आमचं शिक्षण झालं तेवढ्या पैशामध्ये. कुठं? हा मग तेच आता आमच्या ही मुलांना इतकाली फीस आहे प्रायव्हेटला द्या पुन्हा त्याच्या ट्युशन लावा.
फर्स्ट इयर ला चोवीस हजार आहे बरं मग चार वर्षाला किती चालले जातात. सायन्सचे?
सायन्स आहे का? मग चोवीस हजार.
नाही इथं तर कॉलरशिप नाय भेटत.
हा ते आम्हालाच स्कॉलरशिप भेटायची आणि मार्क जरा बरे पडले की भेटायची स्कॉलरशिप.
हा ह हा कॉलशिप पण देतेतं म कॉलशिप् दे वन हंड्रेड भेटे ना तर टू हंड्रेड भेटतात बस. ते तर आहेच हा. अजुन काय?
अजून
काय नाही. आता स्वयंपाक भरला गेला. कागि वला जायन मी.
जायचं आता ऐक बनवतेय म्हणजे काय हा थ जायच.
हा आई बोलेल तर जायस.
तोपयंत मजा आ हा पुन्हा पुनकडे येल त्याच्यामुळे लग्न लवकर मदतीला अभ्यास नाही केला तर त्याच्या पेक्षा अभ्यास केलेला बरा खूप चांगला आता.
हो.
खरा आता अभ्यास सुरू होईल लवकरच.
हा. ह. चालल. हो.
हम.
हा.
म ऊन जास्तच आहे का दुपारच्या जेवणात काय बनवले ना आई मग आ आई आईनच काय बनवल. कव लागेल.
उपास होता ना एखकादशी होती ना आज.
हा हा हा ह मग आता एका दिवशीच असेल ना फरळच.
सलामचीितखकी चढली आल ना. हा मी चार बहिण येतो मगी चळी जाईल.
हा हा हा हा अर चार बहिणी आहेत तर सगळ्या सगळ्याच उपवास करतात.
तीन मुलगी आहे आणि एक मुलगा आहे. काका काकाम् काका काकाचे हा जॉईंट फॅमिली आम
हा हा हा.
हा.
त्याच्यामुळे मग मजाये तुमची. पोरींची मम्मी, काकू
हा सगळे खूप गर्दी राहते हा ज जेव फॅमली आमची.
हो ना, हो ना.
हा अजून काय? अजून काय म्ह टल.
काय नाही बघा निवांत चाललेत काम आवरायचे आपली तेच फोन बघून कंटाळा आला, चला म्हटलं थोडासा फोन तरी लावाव कोणाला, म्हणजे थोडीशी माहिती भेटती बाहेरची इकडची तिकडची सोशल मीडियावर सुद्धा बघून आमच्या इकडे ते पाच सहा दिवसां दूध भेटत नाही. मुलांना नाही ना काहीच नाही, ते का अनाव हे वाटण भेटायल येते कुठलं केमिकलच असेल काय माहिती त्याच्यामुळे दुधच बंदय सध्या आम
हो. हा. चला मी ठेवते.
चालतंय म बोलूया पुन्हा.
चालेल.
अ हा हा ठीके ठीके बाय.
बाय.